हॅलो, हा बोला ना ताई.
हा आवाज येतो का ताई?
हो येतोय येतोय.
येतोय ना. हां हां हां हां बोला. जेवण वगैरे झालं?
हो नाही आजून जेवण नाही. आमच्याकडे थोडं लेट होतं.
हो का? अच्छा अच्छा बराच उशीर होतो काय मग?
हो मग. कारण की ना आज एवढा लेट होत नाही शक्यतो पण ते आज जरा बाहेर गेलेलेयत ना ते. द डॉक्टरकडे.
ह, ह, ह. आवाज थोडा बारीक येतोय तुमचा.
म ते ते येतायेत म नासिक वरून. मग तेच्यामुळ थांबलेत मग. हा चालेल आपण की नाही आज, थोडस कलेविषयी बोलूया.
हा चालेल ना.
हाव चालेल.
चालेल ना.
तुम्ही तुम्हाला तुम्ही असं आहे का? कि चित्रकला शाळेमध्ये किंवा मग अम् आता बरेच लोक शिवण क्लास करतात. शिवण कला राहते.
हम्म. नाही शिवण काम त मी करत होते अगोदर. ब्लाऊज वगैरे शिवायची बाहेरचे. पण मग सध्या मी घरचे माझेच शिवते. आणि पिकअप हॉल वगैरे करते.
हम्म हम्म हम्म हा ते मी पण करते बरं का. पिको फॉल पण करते, ब्लाऊज वगैरे पण शिवते. आणि सगळे ना असे, डिझायनर शिवते सगळे.
हो ना.
आणि हो. कारण की मला आवडतं पण, थोडं वेगळं वेगळं म लोकां आता कसं की थोडस प्रवाहाबरोबर चालावं लागत. आणि सगळ्याच गोष्ट टी अपडेट झालेल्याय म्हंटल्यावर तसच.
बरोबरे. कारण आणि काय होऊन गेला आता. ब्लाऊजय म्हणजे? जनरली डिझायनर सगळे शिवतातच जनरली.
अ आता ना काय ना पहिल्यासारखं ती कटोरी ब्लाउज वगैरे राहिलं नाही. आता सगळे फोर्टक्स म्हणतात. आणि अ प्रिन्सेस स्कट असत ते शिवतात. सगळे तसेच ब्लाउज शिवतात. आजकाल.
बरोबरे ना.
हम्म.
त्याच्यामुळे मग ते यायलाच पाहिजे ते.
हम्म. तस शिवण कले बरोबर अजून ते. ते काय म्हणतात त्याला ते पाय पायताण वगैरे विनाय च विणकाम ते पण ती पण एक कलाच आहे चांगली. वेगवेगळ्या डि झाईन मध्ये बनवायचं. कधी गोल बनवायचं. कधी चौकोनी बनवायचं. आणि अस अ श्री म्हणजे गुरुदेव सांगतात आणि आ अम - असं आहे की आपल्या घराच्या समोरच जे पायतान पाहिजे ना तर ते चौकणी पाहिजे ना गोल पाहीजे कारण आणि वेल कम नाव असलेलं पायतन ठेवूच नाही कारण की ते आपल्या सोबत निगेटिव्ह गोष्टी घरामध्ये एंटर करतात ना आता त्याला पण ते वेलकमच म्हणत. म्हणून ते ठेव नये असं म्हणतात बर का आणि थोडस कसं ना प्रत्येक गोष्ट आहे ना ही शास्त्राशी कनेक्टेड आय. म्हणजे विसंगती नाहीे कशातच.
हम्म नाही बरोबर आहे ना कारण नाही म्हटलंत. तरी कसं आहे आपण प्रत्येक ठिकाणी जेव्हा बाहेर जातो. तेव्हा प्रत्येक ठिकाणी पॉझिटिव्हिटीच असते असं काही नाही ना.
हा बरोबर म्हणून त्याच्यासाठी ते नावाच ठेवायचं नाही असं ब म्हणतात ह
नाही आणि रिअल आहे ना ते कारण कसे बाहेरची निगेटिव्हटी. टी नाही म्हटलं तरी असतेच बऱ्याच ठिकाणी.
हा नाही आणि कोणी घरामध्ये येत तर कोणी कुठल्या उद्देशाने येतं माहित नाही राहत ना. ह कोणी चांगलंच बोलेल किंवा. कोणी चांगला विचार करूनच येईल हे ही काही माहिती नस.
नाही ना आवो साधं बाहेर आप आपल्या पोर्श मध्ये जरी घाण असले ना जरी समजा आपला. पोर्च आपण स्वच्छ करत नसलो ना तरी तिथे घाण साचून साचून निगेटिव्हिटी ते ॲटोमॅटिक आपल्या घरात येते आपल्या पाया वाटे. आपल्याच म्हणजे पोर्सची निगेटिव्हिटी.
हम्म आणि आता कसं आहे माहितीय का? अ कले म्हणायचं ठरलं ना तर तुम्हाला सांगतो की छोटी मुलं असो. आ. आजकाल ते क्ले वब असतोत ना क्लेम घ्यायचा त्याच्यावरन गणपती बनवायचे झाड ब बनवायच वेगवेगळे पा प्राणी पक्षी बनवायचे. आणि परत तुम्हाला सांगते की ते अ चित्रकलेमध्ये काही निपुण असतात मुलं. लहान लहान वयातच खूप सुंदर सुंदर चित्र काढतात.
हो माझी मैत्रीण आहे ना आर्ट आर्ट टीचर आहे त्या. तर त्यांनी इकच खूप छान छान म्हणजे खूपच छान ते वारले पेंटिंग वगैरे.
हम्म आता मी स्वतः तर गिफ्ट द्यायचं होतं माला म्हणून. मी पण असं बनवून घेतलेलं होतं.
हो ना.
चित्र हो स्वतःच हुबेहुब चित्र काढलेलं हो तर ते असं त्या मुल मैत्रिणच आहे. दिलं होत काढून तिने बरेचसे लोक तर स्वतः ब्लडने काढून देतात. किती सहाय्य अशे हम्म.
हम्म कला म्हटली तर भरपूर असते बुवा फक्त ती कला जोप पसायला पण वेळ पाहिजे आणि अ. नही का आवड पण पाहिजे निस्त कला भरपूर असते माणसाच्या अंगात.
हो.
हम्म, कस वेळेच पण येऊन जात ना हो ताई अस.
हम्म आणि आता तर ते. हम्म, म्हणजे की आपण ब्लाउज जरी शिवतो तार आता ते नवीन आरी वर्क. म्हणून निघालेला आहे. तर मंग ते ती पण एक कला आहे प्रत्येकाला येईलच असं नही ना. तर ते पण थोडस.
तर माहिती आहे का प पैसे मिळता आरिवर्कला.
हो. अ एक एक ब्लाऊज बाराशे बाराशे तेराशे तेराशे रुपयाचं राहतं पण मंग कश त बी तेवढे राहता ते लई बारीक काम आहे हम्म.
ते एकदम बारीक काम असतं.
हो मग तेच तर.
कुठलीही कला घेतली तरी पैसे मिळताच बवा पण शेवटी.
ह ते तर आहे पण मग हम्म.
पण मग ते शिकायचं ते क केलंही पाहिजे नुसता पैसे घालवून शिकण्यातही काही अर्थ आहे नाही.
हा नाही ना मग तेवढा टाइम पण भेटला पाहिजे ना कुठली तरी आपण एकच कला जोपासली अन त्यातच निप पुण दालो तर निदान त्याचा तरीनी कमीत कमी काही कालांतराने वटवृक्ष तयार होतो पण आप पण जर कधी एका वेळेस चार चार म्हंटला हे करू ते करू ते करू मग कुठलच एक राहत नाही असं होऊन जात ना.
बरोबर.
नही का. एकाच क्षेत्रामध्ये जर आपण जास्तच हे केलं ना तर मंग आजून आपण
आता तस झालं आता हे अ पार्लरचे क्लासेस राहता. तर ते पार्लर मध्ये मेकअप उम्म जरी करायचं ठरलं तर त्याच्यामध्ये काय येतं. मेकअप व्यवस्थित झालाच पाहिजे आयशाडो व्यवस्थित लागलंच पाहिजे. नही तर मग काळी नवरी गोरी करू शकतील ते लोक. पण गोऱ्या नवरी बरोबर थोडस न टचअप बिघाडला की सगळं बिघडून जातं असं. ती पण एक कलाच आहे ती यायला पाहिजे जो करेल तो त्याच्यात तर बापरे. लोक त्याच्यावर तर मोठे होतात हो.
पुणा. आता तर म्हणजे एक तर पार्लरच तर उलट म्हणजे काळाचीच गरज बनलेली अक्षरशा. स्त्रियांच्या बाबतीत नाही का.
थोडस काही झालं तरी लगेच पार्लर घरात छोटस कार विक्रमराव डाबर लग
आणि पार्लरला दोन हजार म्हणजे फार किरकोळ वाटत बायांना माहिती आहे का.
हा त्यांना असं वाटतं बापरे काहीच नाही
च हजार रुपयाच कमीत हजारच फेशियल करता आणि बा तिच तर वेगळं अजून मग काय दोन हजार म्हणजे
मन मंकस. आहे ना मला तर असं वाटत म्हणजे मी स्वतः तरी अजून तरी मी काही असं पार्लरमध्येध्ये जाऊन. प्रॉपर असं मेकअप करून एखाद्या लग्नामध्ये अहं अजिबात नाही माझ्या बहिणींचे लग्न झाले त एकदम साधी सिम्पल होती त्या मावशी फक्त म्हणे तुझे केस खूप छान ये मोठे केसांचं मी मयूर पंख बनून देऊ का त त्यांनी तेवढं मयूरपंख बनवून दिले. बस तेवढं काय ते पार्लरच तेवढं केलं
का पार्लर पेक्षाना आपला जो सिम्पल लुक करतो ना तो चार लोकांमध्ये उठून दिसतो. तो चार लोकांमध्ये उठून दिसतो काय मी आयुष्यामध्ये एकदाच मेकअप केला होता घरच्या फंक्शन मध्ये तर ती पण म्हणजे मेकअप करणारी क्लोजच होती पण ते कसं असतं आपण जेवढा पैसा देऊ तेवढ्या पैशांमध्ये त्या पैशांच्या हिशोबानेच ते मेकअप करतात असाय असंय तरी मी दीड हजार रुपये दिले होते तरी त्यांनी मेकअप असा केला ना तर अक्षरच्या त्या काजलचा मेकअप कसा असतो काजोलचा तेलकट तेलकट एकदम ऑइली तसा मेकअप करून दिला होता मला म्हणजे आयुष्यात मी पहिला आणि शेवटचा मेकअप केला परत म्हटलं नाही बाबा मेकअपच
हम्म तसच आता त्याच्यासोबत कार्यक्रम म्हणल्यानंतर मेहंदी येतं मेहंदी अं.. आपण ती पण एक कलाच ए हम् ह्
कलाच आहे ना मेहंदीची पण त्याच्यामध्ये पण भरपूर आ ते इन्कम वगैरे
हा हा बरोबर आहे आणि आपण कसं कि यायलाय पाहिजे आता मी स्वतःच काही करत नाही पण दुसऱ्यांचं मेकअप वगैरे करून देईल मेहंदी वगैरे येतेे काढता क्लास वगैरे काही केलेले नाही पण मग सगळं येतं
हम्
असं म्हणजे सर्वगुण संपन्न असल्यासारखं हम् हं आता पा क कला झाली वेगवेगळ्या भाज्या वगैरे बनवणं ह वेगवेगळे पदार्थ बनवणं
हो
असं
चांगला स्वयंपाक करणं हा ही पण कलाच ए ना
हा मग.. मग तेच ना पाककला
बनवता पण प्रत्येकाच्या हाताला चव असते असं नाही नाही का.. पण जी उत्कृष्ट स्वयंपाक करते तिच्या हाताची चव वेगळीच असते बघा तुम्ही.. हॅलो
ते तर आहेच
नाही का जे शेवटी कलाच आहे ती पण
हम्म
नाही का जेवण करून खाऊ घालणार ही पण एक कलाच आहे चांगलं स्वयंपाक करून खाऊ घालणं.
हा मग आणि पाहिजे बर का तस कारण किईईई सगळ्या गोष्टी जर आल्या ना पण मग असंही म्हणतात. सगळ्या गोष्टी आल्या तर सगळ्यांना सांगतही बसून नये का हो मला येतं मला येतं. काय ना मग ते सगळं अंगावर येतं. कर बाई येत तर कर बाई येत तर.. असं.
त्या हच्यात तर ते आहेच ना आपण जातो क कौतुकाने सांगायला मला हे येतं मला हे येतं पण मग शेवटी ते आपल्यावरच येेऊन मिळतं.
बरोबर चला आता आपला वेळ पण झालाय हो चालेल हो हो.
लगेच करा ओके.